हा येतोय का ताई आवाज? हा मला येतोय. तुम्हाला येतोय का व्यवस्थीत? अच्छा, अच्छा ठीक आहे हा बोला. आता मगाशी काय झालं कोणास ठाव. काय माहिती तुमचा कॉल माझ्याकडे चालू होता. पण तुमचा मला आवाजच ये
तून हा माझ्याकडून डिसका कनेक्ट ऍटोम्याटिकच व्हायलाय. लेला
ह नाही माझ्याकडे चालू राहते हो काय हं हं हं हं झीज
च्या पाणी झालं का नही?
हो हो झालं तुमचं?
संध्या शक्यतो संध्याकाळी घेतच नाही. कोणतर असल तरच नाहीतर नाही, होय अता मिस्टर पण आले नाहीत लेट झालाय. आज आता हे काय चालू झालं नवीनच आवाज? वंतर स्टि कर जोडलय बघा.
नाही येते मला तर नाही येते, कुणा हा नाही नाही
ह हा कायतर बहुदा फंक्शन आहे पाठी
हा हा हा आता तो हेच झाले ना उन्हाळाच्या दिवसात लग्न वगैरे भरपूर येतात. ता ते दिवसच आहेत ते कार्यक्रमचे सगळे ह नाही आवाज नाही. हो बाळ उठलं म्हणूनच मगाशी म्हटलं दहा मिनटं धाबा, तर त्याला घेतलाय मांडीवरच मांडीवरतीच आहे म्हणलं जरा झोपवायचं त्याला आता झाकलं न तेवढे झाले की झालं त्यांचं झोपलं की थोडा मी बरेच दिवस झालं पण मध्येच म्हणजे कामच येत नव्हतं ना हे.
हा हा हा हा
नव्हतंच कामच कुठं होतं मी करते थोडे जा म्हणजे तीन चार कामं झाली असतील माझी जरा जा हा
हा हा हा नाही मी एक दोनच केले प्रोजेक्ट म्हणून म्हटल म्हणजे मला काय एवढं माहि ती नाही त्याच्यातलं
हा नाही मी आधी करत होती पण मध्येच चा म्हणजे पूर्णच याच्यावरती कामच नव्हत बहुतेक काय आय थिंक नव्हतच काय म्हणजे हा तेच की जास्त पाच सहा महिने जास तस होऊन गेले माझ तरी तेच आहे. पासा महीने जास्त होऊन गेले काही कामच नव्हतं
होय का एक मिनिट ह ताई थांबा ओ दादा चेंज करून घ्या कॉइन त्यांना चेंज करून घ्या म्हणाव जाईना हॅलो
हा बोला ना
ह नाही पाण्याला आलेले म्हणून म्हटलं
हो
हम्म त्यांची कॉईन जाईना झाल्यात म्हटल चेंज करून घ्या. हम्म हम्म हम्म स्वयंपाक आता मम्मी करत असल.
हा मला काय नाही निवांत असते झोपलेलीच असते मी काय करत नाही म्हणून तर हे ॲटलिस्ट थोडावेळ टाइम भेटतोय म्हटलं त्यात आहे चालू शन आहे आता काय करत नाही तर ठीक आहे तेवढं तर करू शक ना मी म्हणजे काय हे नाही हो सगळ ममी बहीण पण आहे माझी सगळी त्या दोघीच करतात.
ह ह हा हा हा आमच पण
दे त्याला तर दोघीतलं कोण पण हँडल करत्यात.
हा हा हा माझं पण आता शिल्लकाय. जरा नंतर चपाती तेवढी गरम करायची
ह
आणि मोकळ व्हायच आहे सगळ शिल्लक आता काय नाही करणार अता कंटाळा आलाय.
ह नाही एक संगती जास्त झाल्या ना त्रास होतोय.
होय आता अजून भांडी घासायची आता एवढे एक कॉलस संप तो नॅप आणि मगच बघायचं. म्हटलं मग काय उद्या. उद्या कोणतर किंवा संध्या काही
ह्म हो थोडा जरा आराम भेटला आणि मग हे झालं तर जरा बरं वाट नाहीतर एक सारखं चालू राहिल ना त्रास होतोय मग पुन्हा जास्त वेळ जाल कि म आपल्याला पण होत नाही बोलायचं. हो म्हणजे तोंड दुख
होय तेच की आणि काय बोलायचं कस वेगवेग पर्सनला कॉल केलं तर आ पण वेगग काहीत बोलू शकतो एकाच पर्सनला कंटिन्यू म्ह म्हटलं की काय बोलायचं हा पण प्रश्न पडतोय नय.
हा नाहीतर आता आपण पण हो लहान बहिण तेचकी ते आता जाल डिलेव्हरी म मम्मीला आता एकटीला हँडल होत नाही ना. म्हणजे किती काम असतं ना ते करायच म्हलं तर पुरुष म्हणून म्हणलं आ तर तिला पण थोडे दिवस ये बाई म्हंटलं. आता ती पण सगळे जाणारे तात आ शाळा चालू झाली होणारेत ना मुलांच्या थोडे्या दिवस आधी जाऊन आहेच की घरातलं सगळं व्यवस्थित करून मग
हम् हम्म व्होय का अ मग काय लेडीजला जाईल किथं हायच कुठ पाहुण्यांच्यात जरी गेलं तरी अस ज ना
हा नसते करत होच ना बसून चालतच हा बसून चाल हा म करते ती आ कायम आपण आत त जाणार आहे मग थोडे दिवस बरेच दिवस झालं गावी हो तीन टाय आली मग घर बंद आता जाऊन आवरायचं मग ते हायचकी शाळा चालू होणार तोपर्यंत सगळं बघायचं खोलीच त्याच्यामुळ आहे आता आहे थोडे दिवस हो ना आता शाळा सगळ्यांच्या चालू होत तर पंधरावी थोड्या दिवसांनी आता
होय पंधरा सोळा दिवसात आता आलीत की ड्रेस आण बॅग आणा चालू होतंय बघा होय हे पाहिजे ते पाहिजे सगळं लागतय मुलांना
हो आणि नाही चालत पण नाही घेऊलं तर आपल्याला वाटतं नाही एखादी वस्तू घ्याव तर शाळेला चालत नाही
होय तेच कि आणि जास्त आप त्यांच्यापेक्षा जास्त आपलं असतयं हल्लीच म्हणजे मुलाना सगळं द्यायचंच लाड आम्ही आपणच लै लाड करतो ते अस झालयं ते
हो आणि शाळेत नाही दिलं तर आता आमच्या शाळेत तर अस एखादवेळेस हो लेट गेलं किंवा एखादी असतयचं की आपली पण कधी गडबड अस नाही शूज वगैरे पुसले खराब असले शूज तर बाहेर बसवतात नाही तर पॅरंटस परेंट्स ला बोलवल्याशिवाय नाही आतच येत नाही तुमचं काय होतं एवढं मुलाला तुम्ही
हा होय इस्त्री करूनच कपडे वगैरे लागतात आओ
आता काय सकाळ सकाळच तेच आधी सगळं करून रात्रीचच ठेवायला लागत प्रिपरेशन सगळं काय बनवायचं? काय त्याचे शूज, सॉक त्याचे कपडे सगळं व्यवस्थित सगळं रात्री करायचं कि सकाळी उठल्यावर सकाळी उठल्यावर डब्बा करायचा चहा आणि आणि मगच हे करायच जायच
आमचा तरी मेन म्हणजे लवकर उठतच नाही एक पंधरा वीस मिनिट जास्तच उठ उठवून अस उचलायचं ते डायरेक्ट बाथरूम मध्येच
तेच करावं लागतय आवरतच नाही सक काल सकाळ ची तर शाळेची गडबड नाही केलं तर ते काय करायचं ते असणार तेेवा हम्म ते उठले की ते आता रुटीनच राहतय उठल की पहिला ते बाथरूम मध्ये न्या ते त्याचं ते आवरे उठेसच तोवर आधी नखरे वेगळे परत उठल्यानंतरचे वेगळे
हम्म तेच की आमच्यात पण तेच चालू असतय ती दिदी उठली की नाही तिला सुट्टी असली ना मग हेच नुसता दंगा की पण नाही स्कूलला जाणार तिला पहिला उठव, मग ती उठली किणी हा उठतोय मग दोघं जण संग स्कू संग आवरतात सोडा म कधीतर तिजी रिक क्षमामाण नसले हिला सोडायला गेलं ना गाडीवर ना मी पण येणार तोपर्यंत हेच सगळं आवरायचं राहते तोपर्यन्त ह्याच्या रिक्षाची वेळ होते असं सगळं होऊन जा तट टायमिंग नाही ती उठायलाच पाहिजेत. तिनं आवरायलाच पायजे मग ह्यो शाळे जाणार, तिला सुट्टी पडली किणी हा पण म मी पण सुट्टी घेणार, ह्हाआ असं काम आय काय नव्हच हाव होय अवो सगळं सेम आता मगाशी कॉल केलेला बघा फ्रेंच प्राईज पाहिजेल हाय म्हणा लागला हा बारका ती बहीण आता बनवून द्याय लागलेली मुलगी मग म्हटलं बर हाय बई भाजल बग येरे म्हटलं हळू बनवून दे म्हटलं त्याला काय पाहिजेल आय ते
मुलींना तेवढी आवड असं वेगवेगळे पदार्थ करायची. करून घालायची करतात पण नवीन नवीन, हा तेच ना आता आटवीला म्हण तिला नाई लई दिलेलं वय जास्त
तिला आवड आय ना अस म्हणजे रील वर कायतरी बगून य वर केक बनव हा आणि असं ते ह्याची पण खूप आवड आय ओ तिला अ रील्स पण बनव वायची म्हणजे अस व्हिडिओ सुद्धा आपण पाहू शकता हा पदार्थ बनवणार आहोत, ह्ह्ह्हअ ओ अशी लई छान छान वस मोबाईल दिलेला छान छान व्हिडिओ अशे बनवत असते, मेकअपच सामान आता आपण माझी ज्वेलरी पाहू शकता अशे करते ह ह ही आणि कधी तर मी मुग जसं आता लई फोटो झालेत लय व्हिडिओ झालेत चला थोडे डिलीट करुया असं मग बघयला गेलं? हिचे एक एक व्हिडीओ मला दिसतात असे म एकटीच हसत अस
तो आजकाल ट्रेंडच चालू आहे की मुली त्या रिल्स बघून आपण पण स्वतः रिल्स करतात मुलं पण तशीच मुली पण तश्याच रेसिपी शिकायच्या करायच्या सगळं सामान त्यांचं वेग सगळं आणून द्यायचं बनवण्यासाठी ते हे पाहिजे आणि ते पाहिजे भरपूर भरपूर असतंय त्यांचं
हम्म हम्म वेगवेगळं ते बघून बघून शिकते ना ती. असं पण छान अस म्हणजे एकदम स्टँडर्ड असं छान मस्त पैकी लँग्वेज किंवा शुद्ध भाषेत असं व्यवस्थित ट्विंग मध्ये छान व्हिडिओ तयार करतय. पण कसं म्हणजे ते एकदा आवड निर्माण झालं की मग अभ्यासाकड दुर्लक्ष होतं नई. त्यामुळे मी शक्यतो हा म्हणजे नाही तुझा अजून एज लहान आहे ते काय तू
लिमिटेड तेवढंच. हां नाही करायला लावू द्यायचं पण लिमिटेड हा बाई तू सगळं खूप म्हणजे तेवढा त्यांचा पण टाइमपास, आवड, शाळा ते पण होतं - त्यांना ते म्हणजे - पूर्ण जे केलं तर त्यांना पण वाटत बाई काय असं म्हजे टाईमपास होत नाही ना वो त्यांचा पण काय करणार ना असं तेवढाच त्यांचा पण वेळ जातो ह्म्म हो ना
काय होतं काय?
हो ना आताच ते मोबाईलमुळे सगळे जे हे झालयं पहिला काय कोण कुणाला म्हणजे -.? छान दारात बाहेर बसून मस्तपैकी गप्पा मारायचा तो दिवस मस्त छान
हम्म फॅड लय आलय आत्ता
हो आता हे मोबाईल बघितलं तिकडं बसलं ते झालं मोबाईल बगत वेळ कधी कुठे जातोय तो पण कळत नाही ठीक आहेे ताई ठेवू का मग हां